हॅलो.
काय करा ला हॅलो. काय करालाय.
हॅलो. काय नाही आवरतेय घरातलं. हा येतोय आता.
बाळ नाही त्याला जरा बाहेर घेऊन गेलेत
आवाज येतोय ना माझा.
तुमचा आवाज येतोय माझा येतोय का तुम्हाला
हा मला येतोय तुमचा पण काहीतरी आवाज पाठीमाग काहीतरी आ
काय सांगलं शेजारी बांधकाम चालू झालंय बघा त्यांच नुसत आवाज आहे दिवस रात्र
हा हा रस्ते तर.
अ औदंगा म्हणजे काय कंटिन्यू काम चालू संध्याकाळची रात्री अकरा वाजे पर्यंत पण करतात कधी कधी तर काम.
हो त्रास होतय ना त्याचा खूप.
त्रास म्हणजे लय त्रास कधी परवा तर घरासमोरच बांधकाम च काम चालू होतं ती बाई म्हणे ने स्लॅप तुम्ही सकाळी रात्रीचा टाकायचा पहाटे तीन चार वाजेपर्यंत त्यांच काम चालू नुसता आवाज रात्रीच पण झोपायचं आणि दिवसाचं पण नाही झोपायच असं काम झालं झोपा पूर्ण व्हायल झा आमच्या त्यामुळ लई त्रास व्हायलय पण काय बोलू शकत नाही सरासर म्हणजे कसं हिथले लॉट पहिला एकत जात नव्हते कारण कसं व्हायचं इथलं आतल्या साईडला अस ड इकड पाणी येतर येत समो घरासमोर वगैरे कसं वा वड्याला पूर होतो आणि त्यामुळेळ जवळजव आमचं घर सगतो गुड्यावढं आमचण आमचंणर बडलेलं असते सोडा. पावसाच पाऊ पडला तर दोन हजार बावीस तेवीस टाइमला तर आमच घर असा ज गुडग्यापर्यंत पूर्ण बुडढच होतं आणि उंच असू ना घराला अस पाच सहा पायऱ्या आहेत मग माझे घर लागते खाली एवढा हे केलेल आहे तरी ते पण ओढ पाणी चढलेलं होतं मग त्यामुळ प्लॉट वगैरे जात नव्ह पण आता कस झाले ते ग्रामपंचायती नगरपालिका वाल्याने वड्याचं. पाणी तिकड सरकवलंय त्यामुळे आ हे तिकड पाणी याचं बंद झालंय. मग त्यामुळे इकडचे इकडचे हा तिकडे ये मुळे एवढ बांधकाम एवढ म्हजे लिमिटच्या बाहेर बांधकाम शेजार शेजार लागूनच पाच सहा पाच सहा बांधकाम ये आणि प्रत्येकाचं कंटिन्यू घरातली काय सांगतील म जे मालक आहे तो काय करून घेणार कधी कराय त्यांनी सांगत्याल त्या टाइमिंगला येऊन करायला लागलेत. त्यामुळे आवाज काय कमी होय ना आमच्याकडं
हा हां हां.
मग आम्ही पण वैताग्लोय सोड पण काय बोलू शकत नाही त्रास आपल्याला किती झाला तरी आणि कस आहे जे ते म्हणणार आम्ही बांधू का नको मग कुणासंघ भांडण काढताय सांगा त्यांनी जाऊर नगर परिषद ग्रामपंचाय अगर त त हो द करा क त्यांचं काय म्हणणं तुमच्या घरात शेजारी् तुम्हाला काय त्रास आहे तुमच्या घरातून काय देणार आहेत का बोलणं होत ना एका शब्दावरून भांडण वाढत जाते त्यामुळे सोडून दिले
ह
एक दिवस पण आव सुट्टी घेणार खर रविवार तरी कुठलं तर वार एक दिवस सुट्टीे दुसऱ्यांना पण सुख लागवं पण नाही आम्हाला कंटिन्यू यायचं असं काम झालं इथं
तुमचं काय चाललंय आणि
आमचं काय हेच की घरातलं बाळाचं हेच चालू आहे
स्वयंपाक चालू केला का नाही कितीला करणार होता
स्वयंपाक हा अनेक दहा पंधरा मिनिट करायचं चालू
होय आणि संध्याकाळच आणि काय मेनू करत आता
आता संध्याकाळी अजून तरी काय असं ठरवलेलं नाही आहे पण बघायच इडली करायच म्हणालागली
संध्याकाळची इडली
हा आमच्यात संध्याकाळी जास्त जेवायला बघत मी तकून नाश्ता वगैरे काहीतरी जरा झालं की झालं
म्हणजे हलका हलका खात
हा हा तेवढंच हम्म आणि सकाळी थोडं म्हणजे काहीतरी सकाळच पण उरलेलं असलं तर मग संध्याकाळी एवढंच थोडंफार काहीतरी करत
उष्णतेने पण खरं खराब होत असेल ना दुपारचं जेवन
होय पण म्हणजे सकाळी कसं आमचा डबा असल्यामुळे मी डब्यापरत तेवढं करतो नंतर मग आणि एक दीड वाजता लागेल त्यावेेळेला मग थोडंफार काहीतरी करतो त्यातलेच उरलेलं असते
हा
त्यामुळे अस ते व्यवस्थित एवढं काही लगेच खराब होत नाही संध्याकाळी आम्ही ह म्हणजे साडे सात आठ पर्यंत होत काय
सकाळी डबा किती दयला लागतोय तुम्हाला
सकाळी आठ साडेआठ वाजेपर्यंत
कितीला उठताय मग सकाळचं
पाचला
रोज च रोज साडेपाच पाच ला एक दिवस सुटी नसते काय
असते की सोमवारी असते सुट्टी
नाही झोपच्या बाळामुळे एकत झोप होत नसेल ना
त्याच्या म्हणजे थोडं असते सोडा तसं आता काय सगळ्यांच्या घरात असते त्यामुळे एवढं
अजून काय आत्ताच जरा हे होणार ज शाळेत जायला लागलं की म्हण तुम्हाला टेन्शन नाही या
हा तेच आता बघायला लागले त्याच्या शाळेच पण आता नर्सरीला घालायचं आहे त्याला
सिबीएसी प्याटर्न
हा सीबीएसई हो
मग कॉ तिथ शाळा चांगल्या आहेत की भरपूर
होय बघायला ह आम्ही इथं पण
चालू व्हायला लागल्यात ना त्यामुळ बघा लवकर चालू झालंत बऱ्यापैकी सगळीकडच्या परत मग वेळानं घातलं की मग त्यांना ते वेळाानं
हा म्हणजे गेल्या वेळी गेल्या थोड्यात एका ठिकाणी जाऊन आम्ही इथे चौकशी केले मग आहे बोलले चांगले ते मग आता सोमवारपासून पाठवायचं म्हणाले आम्हीच जरा पाठवायला लेट केल
हा सुयश तुम्हाला माहित असल तुमच्या इथं सुयश आहे वाटत की स््वेष
सुयश
हा सुरेश पब्लिक स्कूल म्हणून आहे बहुतेक तुमच्या इथं नाही ते प्रतीक्षा मॅडमांच्या इथं आहे वाढतं
हा ते त्यांच्या तिथं आहे मी आम्ही हा आम्हासनी ते लईच लांब पडतय आम्ही इथे किशोर अकॅडमी म्हणून आहे
हा
तिथं बघितलंय आम्ही
हा फी किती आहे तुम्हाला मग एका वर्षाची फी
फी तिथं सोळा हजार नर्सरीची सांगितल्या आणि प्लस गाडीचे आणि वेगळे
तुम्हाला घरापासून जवळ आहे
नाही नाही खूप लांब आहे
नाही मग त्याला बसच लावाय मग बसच लावाय लागणार नाहीतर कस जवळ असत तर तुमचं तुम्ही जाऊन सोडून सोडून आला असता ना
खरं आमच्या गावात पण असं म्हणजे इथल्या इथ बघायला गेलं तर अस जागा म्हणजे शाळा आहेत काय दोन तीन पण एवढं काय शिक्षण चांगलं नाहीय तिथं मग त्यामुळे आणि आता बेस चांगलं झालं तर पुढं होतय सगळं नीट
आणि आताच्याला कस तर वेळ अशी आल्या की सीबीएसई पॅटर्नस पोरं सगळी शिकायला लागल्यात एस एस एसी पॅटर्न जास्त करून नाहीच आता कोण आणि आत्ताची सध्याच्याला ते करंट घालणारी पोर सगळ्यांना त्यांनी सीबीएसई लाच घालाय बघाल्यात पुढे जाऊन एस एस सी काय बंद पडतय का काय कोणास ठाऊक
बंद काय पडणार नाही सोडा आहे त्याच्यात हा... आता किती तरी ठिकाणची बंदच
हा अस जे ते म्हणतय सगळं इंग्लिश तेन शिकाय पाहिजे इंग्लिश शिकाय पाहिजे झालं त्यामुळें सगळी सीबीएससीलाच घालल्यात ना
थोड नंतर न ज्यावेळेला बाहेर पडतो
बाहेर पडतोय आणि सीबीएससी पॅटर्नलाच कस होतय अडीच तीन वर्षाच असल्यापसून त्यांनी घेतात तीन वर्षानंतर त्यांनी घेत्यातच ना नर्सरी नर्सरीला त्यामुळे त्यांना चालतंय आपल्या एस एस सी ला कसं असतय तुमचं सात सात वर्ष पूर्ण झाल्यावर पहिलीत जातय पाच वर्षाचं असल्यानंतर ते लहान गटात जाणार मग
होय म्हणजे त्यांच्या एकाच वर्गात ते अंगणवाडी वगैरे आहे त्यामध्ये दोन वर्ष दोन ते तीन वर्ष बसवायला लागते पाच सहा सात अस
मग तेच होतय ना मग त्या मानानं पोरांचं कस होतय नॉलेज पण वाढतंय आणि त्यांना एक बरं पडतं की त्यांना सवय लागत्या हो आ आता कसं लय वेळानं आपल्याला कसं होतं पाचव्या पाच सहा वर्षानंतर घातल्यान आपल्याला लवकर सवय लागायची जव जाऊ वाटायचं नाही आपण रडायचो तस आता पोरांना कसं तीन वर्षांनंतर नंतर जायला लागल्यानंतर त्यांना सवय झालेली असत्या तसं नाही आपल्याला उठून जायचंच आहे आपल्याला जायचंच आहे म्हंटल्यावर तेनी जातातच आपल्यासारखं तर झिकझिक नाही ना आपल्याला घरातली हानून मारून
आम्ही म्हणजे पहिला आम्ही घरात बसून काढलेले असणार त्याचीच....
त्याची सवय मोडत नाही हो लवकर अचानक चालू झाल्या झाल्या कसं असतय वेगळं होतंय ना. पहिला मला तर.... मला तर चांगलं आठवतंय मी लहान गटात असल्यानंतर मी पहिले आठ दिवस तर नुसत रडूनच शाळेला गेल्या.
आम्ही तरी पंधरा पंधरा दिवस महिना महिना त्याच्यातच...
कधीकधी तर मम्मीला मम्मी तू बस करूनच बसवून घेतलेला आहे. असं नाही की मम्मी जा तू मी बसतो. तुम्ही नाही. पहिल्याच असंच केलंय, आताता आपल्याला वाटतंय, पण त्या टाईमीला खरंच असं वाटत. ते लहान वयात घातलं असता, आम्ही उशेर सवय लागल्या असत्या.
होय.
आणि पोरांना ना एक वळण लागते ना.
हा. आणि आता जे काही बाहेर चालू आहे, त्या पद्धतीने आपण करायलाच पाहिजे सगळं.
त्या मनान आणि मुलांना आता कसं आहे, आपण जेवढं कंट्रोल म... ठेउ तेच चांगलं अस झालं, आता सध्याची कंडिशन आहे, बाहेरून. बाहेर लय मॅटर चालल्यात..
हम्म
आमच्या इथे तर काय सांगायचं, वैताग आणला पोरांनी. कायतर कायतर व्हायचं लागले.
का.
कायतर कायतर म्हणजे, अ मधी महाआरती झाली आमच्याकडं.
हा हा.
त्या टायमिंगला एक पोरगा आणि मैत्रिणी असे दोघं जण. पाया पडाय चालल आणि पाच स पोराने अडवून मुलगीवर हे झालं.
होय का.
हा लय मोठं म्हणजे आता ती आरती चालेल, सोडा त्याचा काय विषय नाही कॉलेजचे आता नॉर्मली. कॉलेजची पोरपुरी तरी आता एकत्र शिकतात, म्हणजे त्यांच एकत्र फिरण वगैरे असतंच.
हम्म हम्म.
की सगळा ग्रुप पुढ गेला ह दोघच राहिली होती, काहीतरी कॉलेमध्ये काही तर काम होत म्हणून वेळा. आणि थाबलीस का तर झाल आणि नंतरन. गेली जा पाच सात आणि सात आठ पाच स पोरा म्हतळ्यावर एका पोरग्याला काय आवरणार आहेत ना. आणि त्यामुळे आणि कसं झालं, त्या वातावरणामध्ये सगळी तिकडच होती, त्यामुळे आवाज बिवाज काय नाही, तिकडच त्यांनी. आवाज भरपूर होता
हम् हम
पूर्गीच आयुष्य खराब झालंल ना खरं.
होय होय.
मार लाग नाही त्या पण हडबिड मोडत चांगली नीट झाली तर ठीक नाही तर काय करणार, आयुष्यभरसाठी तो पांगळच झालं पोरग त्यामूळ आजकाल पोरांना. पोरीना लई जपून ठेवायला लागालाय. बाहेर फिरणं म्हनजे फिरायला देणं म्हणजे टेन्शनच काम झालेय. घरातले तर मला, ब तेच, आम्ही पहिला कसं कुठं आम्ही कॅम्पला वगैरे जायचो, आम्हारात्री बारा एक वाजता. घरात टेन्शन नव्हत या वर्ष मला कॅम्पला जायला भीतीच वाटे मी या वर्षी कॅपला गेलेच नाहीय. एक वर्षाचा कॅम्प स्किप केलाय, मी म्हणजे आत्तापर्यंत माझा कॅम्प स्किप केला नव्हता मी.
कुठंत म्हणजे कुठे, जाता येते, कॅम्पला तुम्ही.
छान एखादं गाव ठरवलं असते ते तीन वर्ष पाच वर्ष असं करायचं असते मग. वर्ष आमचा अब्दुलाटला होताणज मागच्या वष पण अबदु लाट झा ह्यार्षीण अब्दुलाट होत. आम्ही काय करायचो पोराळ तिथं राहायला. पोरीनाच घरी जायला पाठवत, कारण पोरपोरी एकत्र ठेवायचं, म्हटलं तर लेडीज शिक्षिका कोणत राहायला पाहिजे ना. आणि आमच्या सगळ्यां टीचर्सची कशी पोर अजून लहान हो लहान त्यामुळे. त्यांनी राहायला नाही म्हणतात, मगं आमच्याबरोर कोण म्हणताना, आम्हाला घरी पाठवत होतीत त्यामुळे विषय असा झाला, की, सात दिवसाचा कॅम्प असतोय. कॅम्पला गेल्यावर कसं गावात. तुमची क्लिनिक वैगरे करा, स्वचछ करा छान असत, एक मजा असते सोडत. करायला‌ त्या गावकऱांशी बोलण वगैरे त्यांच्या मिसळण छान वाटतं. ह्या वर्षी कॅम्प्ला कंडिशन हो या वर्षी पोरि आमच्या लई कमी.
हम्म.
असं झाले या वातावरणामुळे घरातली पाठवायला कोणाला बघित
हो संग जे ते घाबरतातच
घाबरतात म्हणजे, घरातल्यांना विश्वास आहे माप आमची पोरगी कधी बी सरळ असू दे आता आजकाल पुढच्यावर विश्वास ठेवाय ची कंडिशन
कोण होय
म्हणताना स्वयंपाक करा आवरा तुम्ही पण ठेवते मी,
हा ठीक आहे चालेल,